हां, नमस्कार.
हां, नमस्कार.
काय चाललं त का?
काही नी मजेत. तुम्ही काय म्हणता?
बस मी पण मजेत आय. मी पण गेले होते.
हो का? काय मन्ता बाकी?
बाकी काय मन्ता, आवरली कामं?
आवरले बाई कामं, आत्ताच आवरले. ते पोरणना घेऊ बसू म्हटलं. काही नाही त्यांचं, एकाला जो हो रे कुठला.
आमच चालतच.
हम्. काय करता तुम्ही? काय आजची रुटिंग तुमची दिवसभरची?
रुटींग सकाळी, आपलं, आपलं, उठायचं. मॉर्निंग वॉकला जाते मी.
हम्म.
त्यानंतर घरी आल्यावर आपली थोडीफार जे आहे याची झाडजूड वगैरे सर्व.
हम्म, हम.
ते झाल्यानंतर आपण आपलं फ्रेश झाले की, चहा, पाणी, ब्रेकफास्ट थोडा नाष्टा.
हम् हम् हम्.
तर आपली देवपूजा, देवपूजा झाली की आपले परत काम चालू होऊन जातो स्वयंपाक हे ते.
हम् हम्म हम्.
स्वयपाकामध्ये काय भाजी बनवू, काय भाजी बनवू, यात. आपले एक दीड तास निघून जातात. एक दीड तास त्याच्याकडं तर राहत मग भाजी-भाजी काय पटकन होते पण मग. विचार करण्यातचा इतका टाइम निघून जातो ना.
मग प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कोण म्हणते मी ही. खाणार नाही, कोण म्हणत ती खाणार नाही. याच्यातच मग
चार जण असले की चव पण वे
वेगळी वेगळीच भाजी लागणार असं असतं. आमचंही तसंच आहे सकाळी उठल्यापासून आज सॅटरडे होता म्हणून आज थोडा रिलॅक्सनेस होता ना दिवसभर पण मग आमचा हे चालूच होता किचन कंटिन्यू
हां.
सॅटर्डे संडे दिवसभर आमची खानावळ चालू राहते.
हो ना मुलं घरी असले की कसं त्यांना भूक पण लाग स्कूलमध्ये गे तेवढा त्यांचा टाईम निघून जातो आपला कामातच.
पण मग हायच त्यात.
खेळायला आले घरी की लागली भूक. मग भाजी पोळी त्यांना आवडत नाही मग नवीन काहीतरी बनव मम्मी मस्त
असंच चालतं आज पिझ्झा बनव आज कोण सांगे कोण सांगत फ्रँकी बनव म्हणजे रोज रोज नवीन नवीन डिमांड आहे.
लहान मुलांमध्ये कशा चर्चा होते, चालताना, खेळतान, आज मी हे खाल्लं आज मी. ते खाल्लं
क्लासमध्ये बी तसच असत. स्कूल मध्ये गेले की आज हे आणलं होत, त्याने आज ते आणलं होत. मला तू बनवून देत. नाही तू करून देत नाही.
मुलांच कस हे बघितलं का त्यांना तसच. पाहिजे सेम.
हो सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइमचा प्रॉब्लेम आहे, असे झालेले, हॅलो हो, हो, बोला बोला. येतो, येतो, येतो. हे आता ते शाळेची रुटिंग अशी झालेली आहे ना, आता ते शाळेची रुटिंग नाही अशी झालेली ना धड पोरांना टाइम देता येत नाही आणि त्यांनाही स्वतःला आराम करता येत नाही यायचाच टायमिंग चुकीचा येतो त्यांचा वाला
त्यांची पण धावपळच चालते पटपट उठायचे. स्कूल मध्ये जायचं परत तो आले स्कूल मधून आले खेळा खेळले खेळले पर तो होमवर्क.
तर लिटरली आता आमची तर मार खाऊन झोपली आहे.
ऐकत. नाही ना मुल.
नाही फक्त काही झालं का मोबाईल द्या मोबाईल द्या, मग तुम्ही त्याला दिला मला नाही देत मला हे पाहिजे, तुम्ही मोबाईल देत नाही जेवायला बसलं भूक लागायचं नाटक करायचं, थोडा वेळ मोबाईल दे तरच जेवण करे. नको जेवू नाही मग मला जेवायचंच हे मला पाहिजेच हे, म्हणजे कधी कधी असं वाटत ना मग सारखं सारखं बी बोलून बोलून त्यांच्या मनाविरुद्ध एखाद दिवशी जर दया दाखवून द्यायचं म्हटलं, त मग तू तेव्हा कसा दिला होता आता पण दे. असं म्हणजे. दोन्ही कडून आपलीच कोंडी हे.
ते कस सवय लागून गेली ना मुलांना. बाहेरचे खेळ झाले कमी, जेवण टीव्ही मोबाईल, जेवण टीव्ही मोबाईल. स्टडी करताना सुद्धा. त्यांना मोबाईलच पाहिजे.
खूप झालेला आता आती झाले, आधी काय असं होतं का सकाळी कुठं उठून जायचं, कुठं माणूस हे करायचं समजायचं सुद्धा नाही, पहिले काय मोबाईल होता का स्क्रीन टाईम होता का एवढा.
मोबाईल नव्हता तर ठीक हे, ते ते धावपळीचं जीवन आता खूपच वाढून. पहिले कसा ग्राउंड मैदानी खेळ. खेळूनि शरीराची हालचाल पण होत होती. आता सर्व मुलं गेम, मोबाईल वरच खेळत. क्रिकेट सुद्धा मोबाईलवरच खेळता.
म! आता पहिले आम्ही, आम्ही आपण स्कूलमध्ये जायचो तेव्हा तो टायमिंग स्कुलचा किती छान होता दहा त पवणे सव्वा अकरा ते साडेपाच, दुपारची शाळा राहायची दिवसभर दोन सुट्ट्या व्हायच्या, छान दोन टिफिन नाही राहायच्या एकच टिफिन राहायचा तीनच्या सुट्टीचा, पहिल्या सुट्टीला त वॉशरूम आणि पाणी पिण्यात नी पाच दहा, दहा पंधरा मिनिटं खेळण्यातच जायचे, इथे म्हणजे चार पाचच तासाची शाळा त्यात बी दोन टिफिन द्या. दोन टिफिन ह दोन टिफ फिन द्या दोन टिफिन म्हटल तर एका टिफ फिनला काहीतरी व्यवस्थितच पाहिजे, छानच पाहिजे मग कणी तू पिझ्झाच करून दे, मग कनी तू पास्ताच करून दे, वर्किंग वुमन ला जड जात ना पास्ता आणी. पिझ्झा बनवायला म्हणजे ति ज सात साडेसात ला तिच तिला जर ऑफिस असेल तिला मग पिस् पिस्ता, हे सॉरी पाझ्झा, आहे पिझ्झा किंवा म्हणा अ काय म्हंटल हे पास्ता बनवायला निदान निदान अर्धा तास कसाही जातो शिजत
बरोबर लागतच, आणि कोणतीही गोष्ट सोपी नाही बनवायला वेळ लागतोच तो.
तिचा टिफिन बनवत, बनवत ती स्वतः वरकिंग वूमन असल्यामुळे, तिला स्वतःचा टिफिन बनवत, बनवत, मग या पोराच्या टिफिन साठी इनें साडे तीन वाजता उठायच का? असं तेन सगळी म्हणजे आयाची. ची खुप धाव पळ आहे या गोष्ट हारसमेंट आयाची होते खरं म्हणजे मुलांपेक्षा बी हॅरसमेंट आई ची, पहिले आपल्या आईवडिलांना माहिती सुद्धा नही राहायचं किती वाजता शाळेत जायच यांना सोडायला जायचं, कि नाही जायच तो टेन्शन सुद्धा घ्यायच नाही, स्वतः जायचं यांना म्हणजे. महिनाभर आधी स्कूल ओपन होण्याच्या आधी त्यांचे युनिफॉर्म शोधा, त्यांचे युनिफॉर्म आणा, बुट आणा, सॉक्स आणा, इव्हन सगळ्या फिया भरा, सगळं करा नं अजून स्कूल स पालकवाले, पालक सांगतात, तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास घेतला नाही आज होमवर्क कम्प्लिट केला आणि अरे आम्ही पन्नास, पन्नास, साठ, साठ हजार रुपये फी भरतो. तुम्ही तुमच्या आमच्या मुलांकडनं होमवर्क करून घ्यायला पाहिजे ना. करून घे होमवर्क तर करून घेऊ आ पण तुम्ही इतर वेळे त्यांना हे येत नाही, तो करत नाही स्टडी, तो कसा करेल? तो कसा करेल तुम्ही करून घ्या, ते सांगता तुम्ही कराल, आम्ही जर केलं तर म तुमच्या फिया भरायला पैसे कुठून येतील. आपण विचार करा ना तुम्ही? आम्ही जर कामा नाही गेली तर आमची फी भरी तुमच्या पोरांची पोरांची फी भरायला आम्हाला पैसे कमायला बाहेर निघावंच लागेल आम्हाला जे आई एवढा वेळ होताात मग आम् कोरणना तुमच्याकडे टाकलंच नसतं ना क्लासेस लावले नसते घरी शिकवत बसलत अस झालं नाही म तुम्हीुच्या प कोरांकडे थों लक्ष्या ते आप आपल्याला जण्या लक्षण देतात
मुलं हे आपलं ऐकतच नाही की तीही शिकवून होतात
ते काही चुकीची म्हणणे काणी सोनाराकडन सोचावे असतात कोणीही नाही करू शकत तस असत जे ज्याच जच का असत त्या ज म्हण ती बी जेन्स स्वयंपाक करू शकतो तो त्याला बाईच्या हाताची चव येऊ शकत नाही बाई जे करते ते मुलं माणसाला होऊ शकत नाही ताकतीचं काम म्हणतो बाई माणसापेक्षा पुढे पण ताकतीच्या बाबतीत माणसाला बाई टक्कर देऊ शकत नाही बाई डन पन्नास किलोची गोणी उचलली जाईल का माणूस उचलूच शकतो ना
ते कस कामवर डिपेंड लेडीज कसं खूप काम करते
तेच ना मग लेडीज काम करते म्हणजे लेडीज कडनं ताकदीचं काम होऊ शकतं का तुम्ही सांगता जिसका काम उसिकोसायजे ज्याचं काम येते त्यालाच खर करताही येतं त्यालाच करता ह येतं अस अस एखाद्या ज अनोळखी व्यक्तीला तुम्ही अनोखीणसाला किंवा एखाद्या ज्या माणसाला छाई ठेवता आणि त्याला सांगितलं तू अस पाक तो करू शकतो का
नाही करू शकत.
तस एखाद्या लेडीज ला साधा एवढा एवढा हांडा उचलला जाऊ शकत नाही तिला सांगितलं तू हे गोनणी उचलू शक- उचलू शकते का ती.
नाही उचलत.
म्हणजे जिसका काम उसीको साजे, त्या शिक्षकांचं काम ते शिक्षकांनाच करता यायला पाहिजे तुम्ही द्या ना छोटे मोठे काम पोरांकडन वर्क करून घ्या हे करून घ्या तुम्ही एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट करायला देता त्या आई वडिलांची- त्यावेळेस म्हण होती ना ते कामं करून घरी येतात परत ते पोरना प्रोजेक्ट मधलं काहीच कळत नाही त्यांच्याकडून करून घेतात. आई वडील करून देतात ते देऊन घेऊन जातात फक्त बस एवढंच होतं बाकी काहीच होत नाही.
त्यांना डोनेशन द्या त्यांना फी द्या परत आपणच शिकवा.
आपणच शिकवा. हे खूप चुकीच झालंय आता. पहिले या गोष्टी खूप कमी बघायला म्हणजे नव्हत्यातच मराठी मध्य- मात त नव्हत्यातच या गोष्टी ह्या आत- खूप झालेले-
डिजिटल युग- ते णाये
काय म्हणता.
डिजिटल युग आलाय-
डिजिटल युग- मुळे जास्त झालेलय मॅडम खूप जास्त झालेलंय. चालेल छान वाटल बोलून तुमच्याशी.
नाही झाले अजून पन्नास सेकंड बाकीये.
नाही नाही साडे नऊ पर्यंत चालत.
हल. दाहा बोलले ना ते दाह-
साडे नऊ पर्यंत चालतं जास्त पण नको-
चालेल.
मी करते हा.
हो तुम्ही करा तिकडून.